यता काव
हो येतो आवाज येतो काय
त्या आधी थोडस आहे ना फिरत होत.
हा हा.
हॅल हा उचलता म्हणून तर परत जॉईन झाल
हा
अच्छा
वनिता गुळ किती घातलं त्याच्यात?, हा जेवण झाली बाई. लोणच्यात गुळ किती घातलंय?
हा बर.
अग नाही मी विचारते तुला.
एक किलो घातलं.
पाच किलोला का?
पाच, पाच किलोला एक किलो.
ह ह, आणि मग जाडं मीठ नाही वापरत का तू?
जाडच टाकेला.
जाडच आहे का, म त्याच एवढं लवकर पाणी झालं.
पाणी नाही होईल ना कुठ माला तर सगळं खडे लागत.
त्यालं मला एकही खडा नाही लागला.
नाही, म्हणजे ते ना असे एवढं आहे जाडे जाडे मोठे मोठे खडे नाही आहे.
अच्छा, नॉर्मल आहे.
नॉर्मले आणि बाथरूम गेल होत. पण काल मी खाल्ल तर मला खडे लागले एकदम.
हा हा हा.
पाणी सोडलंय का?
नाही ग, विचारते मी तुला मला खडा नाही लागला. मला काय माहिती, आता ते लोनच तुझ संपत आलंय.
हे
फक्त कोणचं राहिल ते तू ताजं केलंय ना.
हा त्याला तो
त्याला कोणी तोंडच लावी ना.
मग घालून घ्या ना परत आब्या आहे एक दोन किलोच नय त तुम्ही.
घेता.
आं.
हॅलो.
सोनीने घातलंय म्हंटल.
घातला का?
येतो का, हा सोनीने घातलंय ना.
घाल, हा मग काय नाय.
सोनीने घातलंय ना, त्याच्यामुळे मग
हा ह ह, ते ना त्या नंतरच्या खापा काय केला ते तिन वाळवल्या.
ते नंतरचे खापत तसेच हम् नाहीय ग. त तशाच आहे ना, तिनं वाळवलं ग.
हा, नाही मीय जे हा त्या नंतरच खापा काय केल्या. अ ते खा जास्त खार उरलं होतं ना. मग म्हणून मी ते नंतरचे दोन किलो खापा कापूून आणि डायरेक्ट भरलं ना. पण ते मुरल्यावर ते पण छान लागत आता माझं बरं नाही त्यांना डायरेक्ट त्याला. मुरले मस्त लागत ते
हम्.
आणि या ज्या वाळवल्या ना तर ते मुरल्यामुळे मस्त लागत, पटकन तुटत ब असं.
आता उद्या बाई मिटिंग ठेवली हाय.
हा ना बाई नऊ साडेनऊ पर्यंत तिथे या ऑफिसला म्हणजे घरातून आठच नाही घायचं साडेठच नाही घायचं
घरातून नऊला निघायचं तू
हा नवला नि आता काय आहे मीटिंगच नाही म्हणले काल दुप फर फोन कला होता त्या तिने अजूनच पाहिला नाही खबर हो त्या मणीला
आ मी तिला सकाळी तीन कॉल केले तर
तरी पाहिलं ना
नाही याता वरून उद्या काय म्हणाल माहितीय काय ताई तुम्हाला मी फोन केले माझी फोन नाही होत आता ती माझ्यावरच बसेल पाहि तू ग
तुम्ही उचलले नव्हते अस
असं ती बोलेल पाय नाही तर काय म्हणाल अहो मी पाहिलेच नाही दादूचे पप्पा होते याचे पप्पा होते
हा
भईयाजे पप्पा मग त्यांच्यावर हे काम केलं ते काम केलं आणि त्याच्यात राहन गेलं आणि करू करू म्हटले मग मला वेळच मिळाल नाही तिची उत्तर आपल्याला पाठ नाही का
हा तेच आहे
बर
मनीषा हचा फोन आला कल्पनाच सकाळी म्हण अन तर त अपराडी निघूनही राहिल आणि त्या पाल त्याचं नाही पालकाचं म्हटलं तुम्ही दोघी पुढं वयशल त्या मनीषा ताई ला फोन करा आणि विचारा मनीषाताय म्हणती का निंगत मग कसं निघत य ते तिलाच विचारा क माझे दोन बालकां दोन पोर निघत नाही म्हणे हा नाही मनुष तो आब्रवा आणि बोलतते त्याचा दुसऱ्याला त्रास होत
ह
बोलून गेला ना आता त्या मनिात आला राण तिला चिचारा कसं होतं ते करून मावाला
आठडस करून म्हटलं कधी विचारायचं पुसायचं मग मॅडम मध तुमचं होतं दुसऱ्याच कावत नाही
हा
अभ्यास करायचा नेम का हे होतय का नाही वत याचा अभ्यास कराय ना म्हटलंय अ ह
माझी तर एक गरोदरी तिच इश्रम कारडच नाहीकच नाही
माझेेत दोघंही दोघं ज गाडा निंग निंगत हे आपलं हे आभार कार्ड म्ह त्या दोघांचा अपरा अपरा हा आयडी निघत नाही ते आता तिकी तर जाईल पहिलीला तिचा काही इश्यू नाही ती होईलच एक दोन महिने म्हण याची
पण एक पोरग आहे तर त्याचं वालं पण त्याचं आहे ना आधार चुकलेलं आहे म्हणजे काहीतरी आधाराच काहीतरी प्रॉब्लेम होईल मला असं वाटतय
मग तिच्या आईचंच आहे नोंदवेल मी आईच्या नावाने त्याचा आधार आहे पण त्या सवालय ना चुकल्यामुळे ते घेत नव्हतं मग तेवढं वापरणे हो नाही राहिला
मले प्रयत्न केला प निसस नाही तेराणार ते उद्या का आला मीटिंग ठेवली ये ना बण
काय नाहीती काहीच सांगता येत नाही
हा ना
मी म्हटलं चांगला पाऊस पडला असता तर आपण पहिनला फिरायला गेलो असतो नाही पाई नला तर डुगारवाडी हा ना
त्याचीिथ वाट पाहत ते पड ना
ते सहजी शिंदेला इकडे बोलवायचं का
तयारजशडी
हा तोलाही झाडं लावीितं मग त्याला सांगावं लागेल
हा हा मग चल आमच्या इकडे लाव ना येड ख्या वनीकरणात लाव आमच्या दारापुढं लाव आमच्या दारापुढं वनीकरण करून टाकव ना म
ती घर आहे न कोणता नाही न
हा मठ
अचछ
वडाचं झाड वाटत आहे पाऊस पडल्यावरला अगाग ते पण हा पाऊसच पड ना म्हले एककत का अन्न वय ना पण ये इकड इकडं पुढंच हराायचं त्या बाजूना लावून नाही हो द्यायचं लावून चांगलं राहत ते आपल्या चालायचं चग लावायचं द्यायचं लावून झालं तर झालं चांगलं राहत पूजेसाठी नाही पूजाला कढ जातय नाही गेलं तर नवऱ्या सोबतच राहतो नवऱ्याला गच सात बरे म नात काय
मी तर जातच नाही ना उपसही धरत नाही
नाही मी ना आता इकडं आल्यापासून गावात म्हता तो गावातल्या बायाला याच्या प इकडे आल्यापस ताान घलं त्याच्या शाळेला सुट्टी राहत नाही आपल्या आणि मग जायचं कधी नहायचं कधी असं
आणि आपण उपवास धरायचे समजा हं आणि त्याच्या आी आपण उचकून गेलो मग काय करायल
हम्म आणि ते नाही मागते आपलाईन म
गेले निघून लवकर ह
हम् हम
तर आपली यायची वाट हे पाहतील का
नाही आणि त्याच्यात ते आपण म्हणतो सायजला ते म्हणते ह ह आम्हाला जर दुसरा करायचा अस तर तहीाल आमच दास् स्म आवार दु आवाला काल साध्य हंगते मला
हा हा त्यांची तयारी नाही आपल्याला सांभाळायची ना आपण काय उपस आप सुधारा काय सांगायचं आता आता हे ही ना कोणी सोनाली ना एवढे उपवास धरले समजा
हा
एवढा जीवाचा होता तो गेला निघून ही बसली तशीच चोळीत आता काय करायच
नाही
आता तू वरती घ्यायची यायची वाट पाहिल का सोनी तू वर ये मग आपण खाली येऊ ह ते वट पौर्णिमा मा डोक्याच्या बाहेरच आहे
स पोरक कराय मोठे करायचे ते सगळे एकठे
ह आता योगीच कय ना काका कधीच निघून गेला
हम
हा आता काकाकाहीची वाटपात बसला
ऐ नाही पण ही नाही कोणती पाहिली
अ हु हु
हिचकेही
क
डोक्याले तान नय गेत
ये हा तेच तर
आता तिला काही वाटलं नव्हतं पण आता काय ते आयुष्य होत त्यांच वालं शेवटी आता तीिकवर राहणार पण तीच तिथं तिला पहारांना मोठं करणं गरजेचं होतं ना
हम्म
मग ह
आता परत साहेब म्हटले
साहेब कोण आपले साहेब उद्या ते पाहतीन हा ती वीहीर साऊ निघाल्लास फेकी त पाणी पिती आणि डायरेक्ट मांडी फेकून देती उचलून आणलं तर पळत आली माकडून साऊ साऊ शेजारची बायची नात साळून केेबायची नात
इकडं आली का
मरायला आले ना ते कधीचेच आता दोन महिने होतील चोवीस ला हा
अच्छा
अह सकाळी मग तीच मला म्हणत तिने म्ह डा केला तर मा नाव अजिबात घेऊन नको मी आधी खतो का तर तिलाच माज नाव नकू घेऊ आजिबात आधीच वयताकली म्हणून दवाखान्यात ली जाऊ आणि
हा ना एखाद मनतील टिचर शिकवलं का ग हे थांब बंद करते्या
आ
टर